हाला की.
वय अरे आपल्या दोकाचं लागते वाटतं मग.
हम्म चालू आहे की माझा पण लागणार किती झालात तुझं?
ट्वेंटी वन.
ट्वेंटी वन
माझा सतरा सतरावा फेल गेला रात्रीचा तुला केलेला.
तुम्हाला रात्री नऊ कि रात्री किती उशीराने मला आलत माहिती आहे का ते. कॉलेज वर आज श्याण्या भाडंन आमच्या.
मग कसे काय?
काय माहीत वडाखात होतीत पोर आणि आम्ही सगळीच म्हणजे आमचं आम्हीं वडा खात होतो आणि त्यांच त्यांनी वडा खात होतीत रे
मग तुमच्यात आणि त्यांच्यात झाली आहेत.
हे ना आमच्या आणि त्यांच्यात
त्यांच्यातले त्याच्यातरे.
आमच्या कुणा
थर्ड इयर असते,
मे बी थर्ड इयर का स मे बी थर्ड इयर
कुठली दिसे बी सी ए का बी कॉम.
बीकॉमची जर जाऊ मा ती काय का सेकंड इयरचीच पोर आहे काय समजलच नाही.
तिथंच आहेत की मरदा.
अरे बाबा ती कसली फोडा बघा गेल्तास. स्कूल पडते ते म का फाट्ट -फाट्ट घाल
होय कशाबद्दल?
म काय समज
कशाबद्दल खरं, म तुम्ही वडा खाताना तिकडं भाडंन चालू
एका बाजूला पाच- सहा जण ते सांगाल ना ऐक एका बाजूला पाच सहा झाली तरी बास. खायला
लगेच दुसऱ्या
आणि काहीच नाही सगळं रिथच बोलालाल्यात दुसऱ्या साईडला काय सोबत नाही काय म्हणतात. दोन नाही पाच-सहा आणि तेच.
हा एकट्यालाच मारलीत त्या.
हा एकट्याला पाच-सहा जण मा डोक्यात फरशी फाट्टेनी घातली.
रक्त
काय बघलं ना रक्तबीत्त मी, त्याला नेलं पळवत. त्याला प हा पुलीस आले की,
मग तेच की, आणि त्या मारलेल्यांना घेत
आणि आमच्या काय कॉलेजच्या मागे डिव्हजन हे ट्रॅगपूर चातिच. मग ते मी ट्राफिकस हो ट्राफिक पोललीस न तिटवून गेली इथं. कॉलेज समोर कॉलेज हा म तिथं बरोबर तिथं.
ते गाड्यावाल विकतय ते होय.
भडवालच नाही पुढं काटीचावडा.
म्हणजे कॉलेजच्या पुढे पुढल्या साईडला आहे.
हा बरोबर पुढं का कॉलेज लागून आहे तू काकाचा त्याच समोर आहे तो काकी आहे ती - ती जागा.
मग तिथं मग कॉलेजचे शिपाई आलेलीत का नाही?
उम्म हम्म कोणच आलं नाही शिपाई बिपाई.
ट्रॅफिक पोलिस आलेतली मापले असेल बघाय.
मोप सगळी वट एख एन्जॉयमेंट बघत असेल निवांत.
ते ऑगीचा व्हिडिओ माहित आहे का, मजा आ रहा है. मेरा जूस किधर है सेम- सेम कसा विषय हा ये बाँब नको जॅक.
जॅक - जॅक - जॅक म्हणत बसली.
हा.
तस लय जोरात.
मग वडा खाल्ला का भांडणं बघत.
दूर खाल्लं तुम
मी आलेलो की मघाशी तुझ्याकडं, तू कॉलेजला गेलेलास.
मला कळलं रिक्शा पाव राली मगा पसुनं.
आलायस ती मघाशी तूच गल्लीत नं पळवला व्हय?
म काय?
तू बोलवायंच तर रे
एस के न्यूजवाली सगळी जा बाऊध
आता पाचला शाळा सुटल्या जा की पोरं आनायं. आ, आवाज यीना काय तुझा? हॅलो,
इ
तुझा आवाज यी ना काहीच.
ए मजान रच आहे का नाहीला म तेव्हा रिक्शा दिलं तमरे पहिले रिक्शा अरे रिक्शा द्या
व्हय,
अरे रिक्शा त्यासाठीच दिल्या रे
पोरानं नुन
अं रिक्शा त्या साठी घेतली मग आमचे पावणे त्या रिक्षात ठेवायला. होय, पाऊनं घुमवायली अं म आपली घुमली त घुमावायली ह गाडी्या खालायला नव असं खालतय पुढचं बाग बाग आमच्या मळ्यात घेवुन गेलतो आता.
हा नुसतं डावीकडुन-उजवीकडं कधी कलटी होईल कळत नाही का नाही.
अरे पल्टी मारती ती गाडी झगं दिशी.
तर ना तर
ते घले लैय जोरात असतेव ती रिक्षा. काही कळतं नाही त्याच
म काहीतर खाया जाऊ वाटाया लागली.
जावुया की संध्याकाळी जेवण, फिक्स म्हणजे एकदम फिक्स.
हा -हा जायचं तेवढं माहित ये बु तुला
हा बुल एकदम हे बोलायचं बघ
हा अरे बाळ तू आता कालं कसलं फुगवला आहेस?
अ बघ का त मी तयार होतो, तो तयार होता का तुझा मित्र?
काय मोठं बोलंलास मी तयार होतो, ए राहू द्या ब राहू दे तो दोन मिनिटात मी तुला तयार कर
अरे बाळं जेवलेलो काल मी.
म आज काय करायचं?
आज जाऊया कि त्यो जर तयार असला तर जाऊया की. अन् त्यो काढत तर प प्रलाानड होतरी कसं खेळायला फुटबॉल काय? म म्हणजे सांगत नव्हता त्यो फुटबॉल जाणार आहे असं करणार आहे? काय माहित बा? हभय गल
काय करायचं म?
बी बी ए फर्स्ट इयर सुरू झाले, आमच्या इथे
आज पसनं, म
कोण कधी दिसली ना कसली पायजे तसली छपरी मधली छपरी,, गेटच्या बाहीर येऊन थांबत्यात उभं.
आता कॉलेजच झाल्यापासनं फर्स्ट इयरचं पहिल्या महिन्यातच चान्स असतय रे,, क नाही.
आत्ता पहि आत्ता त्यांचा आज बरोबर पहिला दिवस हाय.
तिसरी
आणि बी सी ए ला तर मला वाटतय पन्नास का कितीतरी पोरी हाईत, आणि चारच पोरं
अयायाया
म्हजे अजुन त्यांचं टोटल
अजून चालू व्हायचय रे, दोन आठवड्यान प्रॉपर ती याय चालू करतेत आता बघकी. नाहीतर ऑगस्टच्या तीन तारखेपासनं येतील बग.
ते ला
तरी तीन ऑगस्ट पासनं येतील रे महिनाभरान येत्यात, महिना भरान येत्यात माहिती आय नव्हं.
ते ते पण हाय सोड.
हम्म.
सुरू करलात सगे
होय.
सेकंडवाली बीबीए भूरा च पूरा ऐकं नात ती
नुसता ट्रिपटा काय
हम्म, नुसतं बि आणि आम्हालाही वि देत ना रे आत.
हा बीबीए च्या डिपार्टमेंटला.
व्हय ते नी हे लावतत,, काय असतथे त्यांचा त गेट. लावलागे परमिट एंटरव्यू येत नाही
अ आणि तुमच्या इथं कोण बी या
आमच्या इथं कोण,, हा हा आमच्या बि देत ना बा कोण पण.
मग तिकडं बीकॉमन नाईट कॉलेजला कोणी बी जावा.
कॉमन नाईटवाला कोण पण जावा,, आमच्या दोन डिपार्टमेंटला कोणही नाही,, एम बीए बी कॉम एम बीए आमचं डीपारमेंट,, आणि बी बी एफ
अं. नसिंग
नर्सिंगचं काय माहिती आहे नाही आम्ही आज पण कधी गेलो, नाही जातोय त आम्ही नर्सिंगला साडेबारा. आम्ही जाऊन बसतय कि नरसिंगच्या वर्गात, काय नसतय.
हम्म हम्म.
आम्ही तुला सांगू तीन डिपार्टमेंट करतोय एम बी ए एम बीए आणि नर्सिंग आणि आमच डिपार्टमेंट, तीन डिपार्टमेंट बी बी ए वाले इकडतिकड करत नाही ते.
आमिर खान का बेटा जुनेद खान
काय झालय हे
तुला माहीत नाही ट्रेंडिंगला मीम चालूय.
काय ब अजून तर काय आलं नावा फीडमध्ये
आमिर खान का बेटा जुनैद खान, तुला टाकतो अरे बाळ ते कधी झाला की टोडा दिड आटोडा झाला तीला इवून.
अजून मुबा आले मला काय मला आठव ना. पाऊस तर असला जोरात उठला कोल्हापुरात सुरू हाय
आत्ता काळं झाल्याब तिकडन यार
मी सकाळी गेल्यापास मला वाटते बस मला वाटत क हेचा पुढं हे चालू आहे पाऊस कॉल रुकर कॉलनीच्या रुकर कॉलनीचा पुढ
तावडेहॉटेल च्या पुढे गेल्यापासन
लय बाबा पाऊस लोक फिरलं मरदा मी किती वेळ बस सटँडमध्येध्ये अडकून बसलेलो मनाही नाही आमच्या कॉलेच्या केएमटीच्या
हम्म
लय वेळ मरता नाही असल डोकं फिरलेल लय बस नाजवड आपल्याकडे काहीच नव्हता पाऊस तर
तेच इकडं फक्त साडे अकराला फक्त आलेला जरा आल्याला की जरा गेला लगेच मी क्लासला गेलो बाराला बाराला जाऊन आलो क्लासला
हम्म तुला मगायशी बा मी बस म्हणिक मारलेली तर तू काय घुमव आलास गाडी मगरेली तसं
कुठल्या बसमधन येताना
बस म्हणून उतरुन स्टँड करण घरलायताना रे शिट्टी मारल्यालो
हा मी स्ट स्टँड वरून येत होत त्या घराकडं
हम तेच शिटी मारीस पर्यंत तू गेलास लगेच
हम्म
संध्याकाळी येतो संध्याकाळीेतो संध्या येतो रिकक्षा घेन येतो संध्या घेतो तुझाकड
आ ह
संध्याकाळी लेगुलार जाऊया
ये कशाला जायचं रुकडीला अे शाळा सुटल्या जाऊया बाबा नंतर वेळान
शाळा शाळा सुटल्यावर शाळा आपण जाऊ या सहा वाजता
हा तेच की
नाही तर शाळेची पोर भरायची मग त्यात शाळेची पोर पाहिजे त्यात
वय
चला चला दहा रुपये
अ सगळा मग नुसता पोर भरायची रे गाणी लावून बोन अरे बोनी नाचूदेत ते बोवनी नाचू देते ते रिक्षात न ते
काय सांगालेस
होय परवात चिकन नाही गे स्टँड वरती म्हणते नाचताय सग का रे एवढी गाणी लावलेली असते ते म्हणा गोनी हा बोणे हा बोणे सांगते नाचतते बोनीचा घोळका सगळ नाचत असते बोनीचा घोळका सगळळा नाचत असते आपण तर गेलो तर बुक्का पडतील
आपण जर गेलो तर नानायला
वय
ये नाचून नको खुल होईल याच्या आईला
लले रोज नाचू देणत्यात ती गाण्या लावतात माहिती आहे ना तुम्ही बारावीतच जाताना तुम्ही कशी गाणी लावायची
आम्ही राजमडमचा ऑपरेटर
तेच रे
काय काय पाहिजे ते करायच राजा. डी जे संतोष, डी जे संतोष, प्राणिकेत प्राणिकेत काय सांग ना? कुठली गाणी भोजपुरी अंनताय माहिती न तुला काय मी कसली क काही गाणी.
होय...
भोजपुरी गाणी जी कुठली लावायच?
थांब पाऊस आलाय तुला पाऊस गेल्यावर फोन करतो जेवून.
बरं बर, चालतय चालतय ठेवू काय हा हा चालतय.
हा ठेव.
संकेत.